सापडलं
कस काय? कटला ग म्हणून बोलता बोलतास.
कट होऊन झाला का?
हम्म मम्मी जलास नु
नाई करेलु मी अजून हं करूयले अजून हं अजून भाजीच चालू अजून त पोळ्या हा म उन्हात काय असं बी तिथं बी आरामच राहतो ना ग
ते इ तो आराम वेगळा तिद तुनगणू तुनगणू चालूच राहतं काहीतरी हा आराम वेगळा हं म हा म पळपळच रायती अन
कधी ही उठा न कधी ही झोपा हा फरकच पडत
आपल्या आपल्या घरी असल का आपल्याला एक दम नाही पटत काई ना काई चालूच राहीतय हम्
पोरगाच चाललं हं पोरग
छोरायला बाहेर त्याला बी सर्दी झाली.
उन्हाळ्याची
दोन-तीन दिवस ते थंड-थंड खाल्ल. आ आमची पोरं तर फ्रिज मधलं. परवा दिवशी लग्नाला गेलो ना. हा हा पाणी बदललं. त्यानच झालं.
हूं त्यांना चालत
आपण खेळतो ते दुखणं बी असल ते मानत नाय अंगावर काढतो हं आपल्या इकडची पोरच तशी राहत्यात. काडी ते अंगात किटकिट नाही करत
त्याच नाही टेन्शन अस मला
बारच नाही रात आता नाही देत म्हणा काही ताणतवर, पुढें गेलं का मांग नवीन ठिकाणी चलत थोडा हे ज ज ज
हा जो जो जो जो नाही चाल मम्मी घरी, चाल मम्मी घरी मामाच्या घरी गेली कि मग नाही इतकं ति पोरं ते ओळखीचे मामा ओळखीचे नाहीतर मग कुठे गेले
राहू द्यायच म तर राहिलं
हाय ना आता
बापरे
चौथा चालू येना चौथा चालू ये हा आ अ हा हा हा
चौथा म्हणल्यावर लय आवकल्या बाई मग
ह मंग हा कस ओळखल हो तुम्ही?
म आता तो सोपा आकडा आहे ना
उन्हाळात दिवाळी, दसरा दिवाळीच्या मधी
हा ते सोपं आहे ना ते नाही बाई थंडीतल्या काळराती मग आपल्याला गरमाट लागत थंडी सहन नाही होत पोराला सरदया होत्या पडस होत.
होय मग निवृष्ट आमला उन्हाळ्यात झाली. मी
झालं ना मग तो फरक पडतो आपल्या कानाला नसल त्याच काही नाही वाटत. लय मुंग्या ते येत्या ग पायाला त्या तर म्याबियेता आता म आपण या असच ये आम्ही उन्हाळ्यात आताच वयल होत ना
मुंग्या ते पायाला येते आणि ते असं येऊन जात हम् का काळजी घेत नाही
आ हा
हा मोकलंगे मोक हिनल पाहिजे. तरी तिथे ते मम्मीच ते लाकडाचं घर होतं म्हणून का वाटेनी उन्हाळा हम्
नाही बाई पण आता थंडीच्या जपास लागत ना
हा थंडीचे ह्याच्यात हम् हा हा फॅन चालत नाही शेगड लय तेन खाल अस विन अस वीन मग नाही तर मग शिजर हुन बसून थंडीच शे नाहीवत का?
पहिले नॉर्मल ना मग दुसऱ्यानी दुसऱ्यानी कारण ते हा मी एक दोन इरललाच हा एक साविला आणि एक आठ औरंगाबादला औरंगाबादला पोरग नई हॉटेल कोणत? पहिल अ दुसऱ्यांद दुसऱ्यांदा सहवीलाच
हो का नाही म
दुसऱ्या वेळेस ते दोन मोकळ होईल रात तन सोपं जात हुत बर मी परत एक फोन लावते तुला